हो आवाज येतोय का
ते तुम्हाला येतोय का
हो येते
बरं बरं
हम्म काय चालू आहे मग काहीच नाही आमचं
हो का झालंय जेवण
हो जेवण नाही जेवण वगैरे झालय तर स्वयंपाक वैगै वगैरे चालू आहे
अच्छा
हा
मग बाकी नाही आमचं नाही झालं अजून स्वयंपाक चालू आहे
अच्छा
स्वपाक वगैरे चालू आहे काय बनवलं जेवणामध्ये मग
जेवणामध्ये अजून चालू आहे स्वयंपाक
हो का
हा आजचा मेन्यू जर असा डिफरंट असणार आहे
हा हो का
हा बड्डे आहे ना म्हणून
कुणाचा हाय
माजाच
अरे वा हॅपी बर्थडे
थँक यू
माहिती नव्हतं बरं
हो माहित आहे तुम्हाला
हा हो
नाही ते स्टेटस वगैरे ठेवायचाच जमायन ना आता म्हणजे स्टेटस वरून मग का ते
त्याच्याच मुळ नाही तर माहिती पण नव्हतं चांगलं आहे मग मेनू असा स्पेशल अस ना आज
हो मेन्यू स्पेशल आहे
हो
तस तर तस तर बाहेरच जायचं पण पाऊस वगैरे चालू आहे ना हा जुलै महिन्यात जरा जास्तच पाऊस राहते
हो ना इकड तर नाहीये सध्या.
सकाळी आला असेल ना.
अह नाही आज दुपारला पडला थोडा आता सध्या
अच्छा नाही इथं तर सका म्हणजे सकाळ पाासून चालू होता. मग दुपारी थांबला डबल चालू झाला.
हा खूप चालू आहे मग पाऊस तिकड नाही इकड नाही इकडं दुपारून झाला. खूप झाला दुपारून आता सध्या तर काय जरा आहे रिलॅक्स
हा नाही माझ्या बड्डेच्या दिवशी नेहमीच पाऊस राहते.
चांगलं आहे माझ्या पण बड्डेच्या दिवशी असते.
हो का म्हणजे ते एक पण असं नाही की खाली जाईन म्हणून.
चांगलंय चांगलंय पाणी घेऊन येेतिना चांगलं आहे ना मग.
हा.
घेऊन येत चांगलं आहे ना.
हो पण आपल्याला जाता येत नाही ना बाहेर त्याचं काय?
बाहेर नाही जात येत.
हा मग आपल्याला घरीच राहा लागते.
हो ना.
कुठे पण गेलं की मग भिजून वापस या. काही आणायचं असलं की
ते तर आहेच भिजणं परत ते चिक्कल वगैरे सगळं घाणघाण होते सगळं.
हो ना आणि साधे, साधे बाहेर पण फोटो काढ ता येत नाही आता इथं आपल्या इथे बॅकग्राऊंड वगैरे चांगलं आहे तर
हो. काहीच नाही जमत. हम्म ते आहेच आता दिवसच तसे आहेत. पावसाळाच आहे ना त्याच्यामुळे. हो ना.
पहिले ऊन होतच पहिले ऊन होत तर तर म्हणे पाऊस कधी पडते पाऊस कधी पडते.
हो गरमीमुळे ना आता पाऊस पडायला लागला तर पाऊस नको ऊन
ऊन पाहिजे कप कपडे वळणाच झाले.
तेच हाय पाऊस असला तर ऊन अन ऊन असल तर पाऊस नाय तर सावली अस पाहिजे. काही ना काही थंड पाहिजे उन्हामध्ये.
मग ऍडमिशन वगैरे घेतलं का कुठं.
आता त घेतलं नाही घ्यायचं आहे इकडंच.
तिकडेच का. हा मला वाटलं इकडे येणार आहे का शिक्षणासाठी. नाही माझं झालं ना कंप्लीट बी, सी, ए.
पुढे नाही घेतलं का.
नाही पुढे नाही घेतला आता मग जॉब साठी बघू म्हटलं.
हो चांगलंय.
हा बी, सी, ए च्या बेस वर लागते ना जॉब.
हो लवकर लागते.
हा आता मग म्हटलं आता दोन वर्ष कशाला वाया घालवायचे.
हो जमते.
हा.
जाते लवकर.
हो पण फक्त आपल्या इकड जॉब नाही आहे दुसरीकडे जाव लाग
पुणे, मुंबई अशा ठिकाणी आहे त्याच्यासाठी लवकर. आपल्या इकडे म्हणलं की नाही ना तेवढी वेक वेकन्सी नाहीये ना आपल्या इकड डेव्हलप झालेलं नाहीये.
नाही औरंगाबाद पर्यंत पण संभाजीनगर पर्यंत पण नाही हाय. म्हणजे संभाजीनगर असं जवड होतं ना त म तिथं केली असती.
हो पण तेवढं डेव्हलप नाय न झालेलां त्याच्यामुळे जरा
हा मग काय त आणि क्लासेस पण जवड नाय आहेत.
हो ना.
त्याच्यासाठी सहा महिन्याचे क्लासेस करावे लागतात.
हो का.
हा आणि मंग नंतर म्हणजे प्रोफेशनली भेटून जाते ना आपल्याला जॉब.
हो.
सहा महिन्याची हा म्हणजे कसं बेस वगैरे जमून जाते कम्प्युटरच एवढं नॉलेज नस त तर आणि एक त ते फास्ट फास्ट टायपिंग वगैरे मंग सगळं जमते.
मंग टायपिंग ते करून घ्यायची असती ना.
कम्प्युटर टायपिंग आता इथ वेळ लागल ना.
सहा महिन्याची असते ती
हो तर सहा महिने मग तिकडे घालव का इकडे घालव असं चालू ये.
तर आहेच.
हा म्हणजे तसं कम्प्युटर वगैरे येते पण कसं फास्ट पाहिजे ना.
हो फास्ट पाहिजे.
हा.
फास्ट असलं की जरा
हा एक फरक पडते. काम फटाफटा होतात. समोरच्याला पण कळते की बा हिन चांगलं कम्प्युटर शिकलेली हाय असं तसं.
हो ना. करायचं बघायचं झालं तर ना डिसेंबर महिन्यात होईल आता एक्झाम आता एक झाली एक्झाम.
कधी झाली एक?
ता हे आत्ता चालूच आहेत या महिन्यातच चालू येत. एप्रिल म जरी लावली असती मार्च म मार्च अप्रल मध्ये जरी लावली असती तरी पण झाली असती तुझी आता
हो माझा विचार होता की बा जा फेब्रुवारी मार्च मध्ये लावू म्हणून. पण ऊनच खूप जास्त होतं ना मग जायचं यायचं.
हो परेशानी होत होती.
हा आणि इथ आपल्या इकडे जवड नाई हाय दूर जायला लागतय जरा.
हो का
हा
हं त्याच्यामुळे परेशानी होते जरा येण्या जाण्याची उन्हा म
हा.
आता पावसाची होते. हो ना. करून घ्यायची.
उन्हाळ्यात प्रॉब्लेम पावसात बी प्रॉब्लेमच हाय.
फक्त हिवाळ्यातच नाहीये काय ते तेवढा
हा ते सर सकाळी जर असत ना तर मंग प्रॉब्लेम झाला असता. सकाळी सकाळी जायचं म्हणल्यावर
हो.
म तू कशात घेतली ऍडमिशन?
मी इकड आता सायन्स ला घ्याव म्हटलं बारावीला टायपिंग चालू आहे आता एक्झाम आहे माझी एक झाली काल आता एक कुद्यालाय. इंग्लिश ची ना आणि त्याच्यानंतर एम एस सीटी टल ह करून घेतली.
हो का नाही माझी पण एम एस सी आय टी झालेली आहे.
हा बेस कोर्स झाले समजा. याचे कम्प्युटरचे टरी टायपिंग एम सट. तिने पण झालं आता बघू. ते केल्याच्या नंतर एखादा दुसरा कोर्स कम्प्युटरचाच
हो कम्प्युटरच जास्त चालू आहे ना.
हो ना त्याच्यात आहे बी खूप वॅकन्सी आहे ना त्याच्यात
हो खूप वॅकन्सी पण आहे आणि तस पेमेंट पण तसच पडते.
हो ना आता ते सध्याच्या जनरेशनला तेच चालूच आहे ते त्याच्यावरच सगळी चालू असल्यासारखं आहे.
हा आणि समोर फ्युचर साठी पण चांगलं आहे.
हो.
बाकीच्या पेक्षा ते चांगलंच आहे.
हा मला पहिले फर्स्ट इयर ला वाटलं की बा मी मुद्दामूनच बीसीए घेतलं. उगच जास्त अभ्यास करा लागते.
हो ना पण तसं नाही खर चांगलं आहेच ते. त्याच्यात म्हणजे वॅकन्सी तर आहेत. परत आणि आता ते म्हणजे असं काम खाली न जाणारच आहे ते.
हा पूर्ण होतेच त्याच्यात म्हणजे कसं की शांत. बस म्हणजे शांत बसवलाच जात नाही.
ते तर आहे काण तर आता नवीन नवीन नवीन नवीन फीचर्स अपडेट. वयच लागलं.
का ते असिसमेंट प्रोजेक्ट पण चालू होणारे वाटते.
हो ते पण होणार आहे चालू सप्टेंबर महिन्यात म्हणायला लागले आता काय माहिती कधी होते ते.
हा ते पण चांगलंय मस्त. मागच्या वेळेस मागच्या वेळेस चांगलं छान वाटलं. ते एक्सपिरियन्स घेतल तर
हो ना म्हणजे असा एक तर टीचरचा पण एक्सपिरियन्स येते. परत बोलण्याचा कॉन्फिडन्स पण वाढत. त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अस म्हणजे बरेच. चे एक्सपिरियन्सेत चांगला आहे ते पण प्रोजेक्ट
हा.
आता हे पण चांगलंय कार्याचा पण हो.
ते कसं लहान लहान मुलांना शिकवायचं म्हणल्यावर आपल्यालाच उत्सुकता येते.
हो ना आणि ते ऐकतात पण ना लहान मुलं मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलं ऐकतात. लवकर म्हणजे थोडं जरी रागवलं ना त्यांना तर बसतात शांत. खांदच असते सावकाळी तेऐकत नाही लवकर नाही तर एरवी शांत बसतात जरा
हो रागवलं की शांत बसतात मोठे लेकरं नाही बसत तसे.
नाही मोठ्या लेकरां अ मोठ्या लेकरांना आपल्यालाच भियायला लागते.
हा ते कधी काय म्हणते.
हा. का तर म्हणजे त्यांचं ते वेगळं आता वातावरणच वेगळं झालेलं आहे. कोणी बीनच घे भीतच नाहीये
नाही कोणी नाही भीत ते आपल्याला शांत करतात.
हो ना हम् त्याच्यामुळेच नाहीतर हे लहान लेकरांना शिकवणं आहे अवघड पण
हा ते लवकर त्यांना लवकर समजते ना.
हो ना आणि ते एक तर घाबरतात पण म्हणजे असं वाटत त्यांना की बाहेरून आलेले आहेत ब आपल्याला काय शिक शिक्षा करतील का त्याच्यामुळे लवकर होऊन जाते.
हा रिस्पेक्ट पण तेवढीच देतात बाहेरच्याना ते त्यांच्या टीचरला नाही देणार
नाही बाहेरच्याना ल देत
हा बाहेरचणले नाही देतात आम्हीच गेलो होतो तर आमा रामाला टीचर टीचर टीचर सोडतच नव्हते.
हो ना
मस्त वाटत होतं
हो चालते बरं
हो ठीके हो